हो
येतोय येतोय क्लिअर आहे.
हां हा तेच आता तू म म्हणजे मध्ये बोलली होती ना किती स्मार्ट मीटर बद्दल
होय होय अगं परवा काय झाला आमच्यात बसवलात काय म्हणजे आम्हाला माहित होतं. स्मार्ट मीटर वगैरे काय? त असे हे आले पण मी घरात नसताना आमच्या घरात बसवून गेल्यात. स्मार्ट मीटर पण मी विचारायला त्यांना नव्हते ना म मम्मीने विचारली की बाबा ह्याचं काय आहे म्हणजे तर म्हणले की आता रीडिंग न्यायला कोण येणार नाही. आणि जर आधी कसं लाईट नाही भरला तुम्ही तर कट करायला माणसे तू तिथ लाईट बिल भरा लाईट बिल भरा आता तस काय होणार नाही. डायरेक्टर तुमचं लाईट कट होणार जर तुम्ही बिल नाही भरला तर म्हणजे बंद होणार. आणि जस पैसे भरत आहे त्यास परत चालू करणार.
हा आता तुला मी सांगते काय तुला तर माहिती आहे आहे मी सोलरच्या ऑफिसमध्येध्ये काम करते त्यामुळं स्मार्ट मीटर बद्दल मला एक फिफ्टी पर्सेंट तरी माहिती आहे. खप हा तुम्ही ज्यावेळी घरात नव्हता त्यावेळी ते स्वतः बसवून गेले का तुमची परवानगी घेतलेली त्यांनी बसवताना
अगं जबरदस्तीने बसवून गेलात तिनी आम्ही नाही नाही नाही नाही..... म्हणाल तर आम्ही नाही बसवणार नाही बसवणार नाही बसवायलाच लागणार वरणोच चाले बसवायलाच. लागणार वरनच आलय. आणि आम्ही तुमच्या सगळ्या शेजार पाजारांच बसवलेय आणि हना काय होत नाही असं म्हणजे आम्ही घरी कोण नव्हतो मम्मी तेवढी होती ग आमची आणि तिला एवढं काय समजत नाही मग ती न प पप्पांना कॉल केल्यावर पप्पांना त्यांनी तच सांगितले तिने सगळ्यांचं बसवले सगळ्यांच बसवले आणि म्हणजे एक तर्फे एक जबरदस्तीच की.
प्रेशर केलं त्यांनी तू एकदा ना म्हणजे तू जर तिथ असती आणि तू जर मला एकदा कॉल केली असती की नाय तुला साफ साफ सांगितलं ती बसवून अजिबात घेऊ नकोस ते.
हा.
कारण तुला माहितीय काय त्याचा मला रिझल्ट इतका आलाय की जर तुझं लाईट बिल बिना विदाऊट स्मार्ट मीटर बसवता पन्नास रुय येत असेल तर तू - तुम्ही आता स्मार्ट मीटर बसवलाय तुला आता एक्सपिरियन्स येईल. ते लाईट बिल तुजे शंभर टक्के दीडशे रुपयेपर्यंत जाणार. इतकं ते मीटर फास्ट स्पीड न पळ- पळतंय ओक्के. होय होय
लाईट बिल किती येतंय माहितीय काय पाचशे ते सहाशे दरम्यान येते लाईट बिल.
तुमचं लाईट बिल वाढणार. बघ ना तू चेक करते जे मीटर आहे तू रिडिंग बघ ना कधी तर आता दिवसाला बघ काय. आता चेक कर तू रिडिंग थोड्या वेळानं किती झालेलं आ जनरेशन आणि थोड्या वेळान चेक करते किती पुढं गेलेलं असतय एका दिवसान चेक तर किती फास्ट ते पळत असतंय. त्यात तेजे कनेक्शन त्यांनी ऑनलाईन त्यांना म्हणजे जे काम सोप्या पद्धतीने व्हावं त्यासाठी ते बघा लागल्यात. आता काय झालंय लोक सोलर वगैरे बसवाय लागल्यात आता सोलर मुल-मुळ काय होतय कि डायरेक्ट सूर्यप्रकाशद्वारे आपण लाईट सोलर वर पडते आणि सोलर लाईट तयार करत म्हणजे म्हणजे तो प्रकाश घेऊन लाईट तयार करतय ना त्यामुळ काय होतंय एम एस सी बी ला आपण लाईट बिल देऊ शकत नाय कारण का आपलं लाईट बिल हे माफच होतय एकशे तीस रुपये काय त्यांचा ठरलेला चार्ज आहे तो फक्त आपल्याला एका महिन्याला द्यावा लागतो. आणि समज आपण लाईट जास्त आपल्या सोलर पॅनल पासून तयार झाली आणि एक्स्ट्रा आपण घरात वाप रून सुद्धा उरली तर ती लाईट आपण एम एस सी बी कडे देतो मग ती लाईट एम एस सी बीला दिली आणि आपल्याकडं ती उरली ना लाईटात आपली ती तेवढी शिल्लक राहिली म त्याच जे पैशे असतंय म्हणजे डिपॉझिट आपलं किती एकशे तीस दोनशे तीस किती असेल समथिंग पाचशे दिवसाला उरलं तर ते पैसे आता आपण जे एकशे तीस रुपये महिन्याला देणार होतो क नाई ते त्यातून मायनस होतंय आणि आपलं लाईट बिल हे फक्त झिरो झरो झिरो रुपय येत राहतंय कायम.
बरं.
असं होतय मग हे काय झालं एम एस सी बी ला तोटा झाला ना कारण का बाबा यांच आता लाईट, हा मग लाईट बिलच आता येत नाय. मग गेम कसा करायचा हा मग गेम कसा करायचा म लोक लोकांना आपण आडाणी लोकांना आपण खुळ्यात कसं काढायचं. त्याचा विचार करून त्यांनी स्मार्ट मीटर ह्या नावाची एक स्कीम काढलीया. आणि ते स्मार्ट मीटर जे तुमच्या घरामध्ये त्यांनी बसवून गेलं.
हा.
आता ह्याच काय होतय लाईट बिल तुमचं जास्त तुमच यूज कमीय तुमचा वापर तेवढाच जेवढा तुम्ही वापरत होता तेवढाच. पण लाईट बिल काय जास्त येणार कारण ते स्मार्ट मीटर जे आहे ते फास्ट पळत असत.
हम्म.
त्यामुळे आता ह्याचा फायद पण आहे थोडं म्हणजे आता स्मार्ट मीटरची गरज कायय तर रिडिंग घेण्यासाठी आपण कर्मचारी म्हणजे कोण
त्यांना चुकी फायदा आपल्याला काय आपण पैशाच जास्त भरायचे की त्यां एका माणसाचा खर्च वाचला.
हा आणि म्हणजे चुकीचं रिडिंग वगैरे घेऊ शकत नाही डिजिटल रिडिंग वगैरे घेऊ शकतोय. आणि मी एखादी ना एक रील बघितलेल होतं म्हणजे लोकांच्या तिकडं सोलर बस बसवाला येतात ना त्यांनी आम्हाला स्मार्ट मीटर बद्दल विचारलं होतं. कि काय हे ते मग त्यातील एका कंज्युमरने मला एक व्हिडिओ दाखवला की अ एक व्यक्ती मुलाखत चालू आहे दोन व्यक्तींची आणि एक व्यक्ती जो आहे. तो स्मार्ट मीटर बसवा म्हणून म्हणत होता आणि एक व्यक्ती की का स्मार्ट मीटर बसवायचं. आणि स्मार्ट मीटर दुवारे म्हणजे स्मार्ट मीटर मध्ये असे काहीतरी चीप आहे म्हण कि की आपला सगळा जो घरातला म्हणजे जो डेटा असतो. ना म्हणजे ते लाईट कॅमेरा आपण म्हणतो बघ. त्याच्यासारखं ते सीसीटीव्ही फुटेज सारखं ते कॅप्चर करततय मग. हा मग ती व्यक्ती म्हणतं होती की तुम्ही आमच्या घरातल्या सगळ्या प्राव्हेट गोष्टी जातं आहेत त्या त्या स्म मीटर दुवारे हे तुम्ही काय फॅक्चर करताय काय गरज आहे स्मार्टमीीटर बसवायची. आणि तो जो समोरचा व्यक्ती होता तो शांतच बसलेला हा इतकं बोलत होता. मग तो व्हिडिओ मला कंझ्युमर दाखवत होता मग मी त्यावर काय बोलणार ना आता कारण आता सरकारनच सांगितलंय स्मार्ट मीटर बसवा तर मग मी फक्त इग्नोर केल म्हणजे अशा गोष्टी
पण हे असं म्हणजे ते सीसीटीव्ही सारखं कॅप्चर करतय डाटा आपला.
म्हणजे त्या रीलमध्ये तसं सांगितलं होतं मी त्यावर नंतर अभ्यास नाही केला कारण मी पण कामातच होतो.
मग आता त्याच्यावर आपल्याला जर करायचं असेल तर मग काय करायला लागणार की बाबा हे स्मार्ट मीटर काय आहे नेमकं.
आता तुला तुम्ही जे बसवलाय नाही ते तर तुला रिप्लेस करून नाही मिळणार कारण आमच्या इथं पण तसा सेम इश्यू झाला एका घराजवळ
अगं आमच्या इथे पूर्ण गावात बसवल्यात. आणि एकच गाव आहे का एकच घर आहे त्याने अस दादागिरी करून त्यांनी बसवून घेतली नाहीत. पण त्या नालायकांनी काय केल्यात माहिती काय आमच्यासारख लोकांवर जोर जबरदस्ती करून नाही बसवायच लागणार. वरण आलंय वरणच आलंय करून अखे गावात त्यांनी मीटर बसवल्यात त्यांनी
हा मग तेच ना मग ज्यांना कोणाला माहित होतं कणी नाही बाबा नाही बसवायचं. आणि त्याच्यामुळे लाईटबिल येते जास्त मग त्यांनी फोर्स कि ते बसवून नाही दिल्यान ही लोकं काय केल्यात आता घरात कोण नसतय त्याना माहितच आहे दुपार
हो अगं आडानी माणसं असतात गं आणि त्यांना काय कळतय वरणच आलंय हा ठीक आहे बसवा.
हा मग लेडीजच असतात फक्त त्यांना जायच आणि च ऐकवायचं आणि त पो नाही नाही अगं आम्ही म्हणजे अर्ज वगैरे मला माहित असल्यामुळे ते शेजारीचे लोक काय गेले. अर्ज वगैरे करता येईल काय मग त्यांना मी अर्ज वगैरे करून पण दिला की घरात. कोणी नसताना. कोणाची परवानगी न घेता, ते परस्पर येऊन मीटर वगैरे बदलून गेलेत. तर ते होतं ते मीटर आम्हाला परत रिप्लेस करून म्हणजे बसवून मिळावं, असं आम्ही केलं चार पाच दिवस पण, त्यावर काय त्यांनी प्रतिसाद अस चांगल्या प्रकारे नाही दिला, म ते राह ते म्हंटले मग ते तसंच झालंय, पण त्यांच लटबिल बसवून पण आता खूप दिवस झाले, काय मग त्यानंतर लयट बिल ते जास्त आल होत, मी त्यांना तेच सांगितलं की तुम्ही बसवून घेताना एकदा मला कॉल करायला पाहिजे होता म्हटलं, ते फोर्सफुली असं बसवून जाऊ शकत नाहीत. ते चालू सोड, प्रत्येक ठिकाणी वगैरे म्हणजे, ते स्मार्ट मीटर बसवाय लागल्यात, आमच्या घरी पण ते आले होते. पण मी घरी सांगितलंय की, त्यांन आता बसवून घेऊ म्हणून
हम्म.
आणि मग, म्हणताना ते नाही घेतले, बाकी सगळीकडे बसवल्यात, तर
अगं तुमच्यात विचाराला लागल्यात तर, कि बसवू काय म्हणून आमच्यात तेवढं पण नाही, बसवू काय फिसवू काय नाही विषय. बसवा, नाही तर लाईट कट.
लाईट कट, असं कसं काय? लाईट बिल कधी कट होतंय? ज्या वेळी आपण लाईट बिल भरत नाही, मग त्याचा काय संबंध आहे, स्मार्ट मीटर बसव बसवलं नाही तर लाईट हे तुम्हाला म्हणजे चुकीच्या धमक्या देऊन क नई, त्यांनी फोर्सफुली ते बसवून घ्याय लागलेत बघ.
होय, जबरदस्तीच की
जबरदस्तीच आहे हे, म्हणजे घरात
आमचं लाईटचं, आमच जे कनेक्शन आहे बघ, म्हणजे मीटर, तो बाहेर आहे.
हा हा, मग त्यामुळे ते काय करतात, येतात
हा, येतात त्यांच त्यांनी, बसवल्यात आणि गेल्यात.
हा, मग विचारायचं उगं विचारायचं म्हणून, आणि ते काय करतात, आता लाईट आता आपण लाईट बिल काय झालंय दो
पण मला जरा क्युरिसिटी कशी काय वाटल्या सांग, की बाबा ते तू म्हटलीस बघ, घरातल्या जरा म्हणजे प्रायव्हेट डाटा आता एक सीसीटीव्ही कॅमेरा सारख, ते जरा डेंजरच आहे की ग.
होय होय, ते मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं, ते प्रायव्हेट डेटा कॅप्चर करतय, मग तुम्हाला ते का हवय, एखाद्या व्यक् म्हणजे एखाद्या घरातलं, तुम्ही म्हणतायसा हे सेफ काय पण, आम्ही त्याच्यावर, आणि अनेक, मी रीलमध्येध्ये बघितलं होत. ते जे मीटर आहे की नाही, त्याला काही कनेक्श वगैरे नाही, एका मुलग्यान ते हातात घेतलाय, आणि ते मीटर पळाय लागलय. म्हणजे त्याचे जनरेशन व्हाय लागलय. असा एखादा एक व्हिडिओ, मी बघितला होता बघ.
अ हे हे सरकार खरंच पाडाय पाहिजे, त्याशिवाय हे काय उपयोग नाही.
तेच तर, तुम्ही काय पण स्कीमा काढताय, पण त्याचा लोकांवर, म्हणजे ज्या
आगं हेनी सगळा फसवून, पाक बीजेपीन वाट लावल्या हेजी, सगळी सगळ्या ह्याची खरं बोलायचं तर.
तेच ना, चांगलं चांगलं म्हणताना काय करून टाकल्यात बघ, एकीकडून पैस आता लाईट बिल माफ म्हणतात, आणि एकीकडून दुसरीकडून आता डब्बल पैसा स्मार्ट मीटर बसवून ते घ्या लागल्यात, आणि आपण पण की हा नाही, ते लाडकी बहीण देतय, म्हणजे आपण मुख्यमं
मग लाडकी बहिण देत्यात, आणि सगळं बाकीच वाढवल्यातच की, गॅस वाढवला, ला बिल वाढवलं.
एकीकडून देणं, आणि दुसरीकडून घेणं, हे ठरलेलंच आहे. म्हणूनच तुला ते स्मार्ट मीटरच तू बोललीस म्हणताना, मी तुला सांगि
अगो आमच्यात बसवून खूप दिवस झाला, अजून लाईट बिल आलं नाही सोड आता बघतो म्हणजे गेल्या ह्या महिन्यात काय गेल्या महिन्यात बसवल्यात, बघायला पाहिजे लाईट बिल जरा.
आपण शांत बसतोय ग, आपण शांत बसतोय त्याचा लोक फायदा बरोबर आहे आत्ताच ते आवाज उठवला तर कुठं, आता ते स्मार्ट मीटरचा पण विषय चालू होता मध्ये. मं म्हणजे लोक गेली होते आंदोलन
होय एका बाईचं तर पाचशे बिल होते, तर दहा हजार बिल आल, ती म्हणते तेवढाच वाप पर तेवढंच सगळं, आण बिल कसं जास्त आलं?
तेच त. ते तेच म्हणून तर ते मी म्हणजे तू आता बसु तुम्ही बसवून घेतलाय.
हूं!
काय, काय होत एकदा चेक करा आत्ताच बसवयल ना जरा जनरेशन वगैरे चेक करत राहा आणि ते.
पाच मिनिटान कॉल करतो काय?
हा चालेल चालेल ठीक आहे.
ठिऊ काय?
हा ठेव.